हा आवाज येतोय का?
हो येतो येतो.
बोला ना.
झाले जेवण वगैरे? मस्त. ब हा, माझं ही झालं. पाऊस चालू आहे का?
नाही ना गर्मी आहे खूप.
हा हा हा, काय म्हणता मग?
काही नाही, तिकडे चालू आहे का?
नाही इकडे थोडसं वारं वगैरे सुटलंय आभाळ आलेले आज. आज म्हणजे त्या प्रमाणात ऊन नाही. त्याच्यामुळे आभाळ आभळाच आहे वारं सुटलंय, पडत असेल कुठं कुठं पाऊस आता हॅलो हॅलो हॅलो, येते का आवाज?
हा येतो.
हा. तेच म्हणलं तुमच्या तिकडे ऑनलाईन आणि थोडीशी माहिती पाहिजे होती मला ऑनलाईन आणि तुम्ही कसं शॉपिंग वगैरे कसं करता ऑनलाईन आवडतं का तुम्हाला?
हा मला ऑनलाईनच आवडतं, म्हणजे कसं घर बसल्याही येतं आपल्या परेशानी होत नाही. प्रोडक्ट वगैरे व्यवस्थित बघून मागवलं की येतं व्यवस्थित.
तेव्हा म्हणजे ऍप ऑनलाईन च सगळे लोकलचे का बाहेरचेच? फ्लिपकार्ट
हा फ्लिपकार्ट, मिशो
हा हा आाता तर त्याच्यावर काही ग्रोसरी किराणा पण सामान भेटते ना
हो हो सगळे भेटायलय आता त्याच्यावरती एक चार पाच दिवसामध्ये आणून पण देत तात घरी, पण काय हो पण कुठलं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अर्जंट पाहिजेत
हा हा हा
तर म्हणजे ऑफलाईनच शॉपिंग करावी लागते आपल्याला.
हो जसे अर्जंट पाहिजे असतील पण बाकीचे कपडे वैगरे येतात. व्यवस्थित ऑनलाईन मागवली तर, पण त्याच्यानं आ ल्या इथल्यांचा जरा लॉस होतं ना, आप हा हा हा आणि त्याच्यावर ऑनलाईन मध्ये थोडसं रिटर्न करता येतं ईझीली आपल्याला.
हो येतं येतं रिटर्न पण करून घेऊन जातात त्याचा पण काही इश्यू होत नाही.
हा हा हा हा
ते नेल्या नंतर पेमेंट ही ते व्यवस्थित करून देतात.
हो री अ रिवस होऊन जातं
हो ना, म्हणजे सकाळी जर तुला प्रोडक्ट आलं तर रात्रीपर्यंत त पेमेंट होते.
हा हा हा वापस येतं रिटर्न येतं, ऑनलाईनच चांगलं आहे. पण ना लोकल मार्केट वर आपल्या थोडासा परिणाम होतो, समझा मार्केटमध्ये आपलंच दुकान हे आपलं पण दुकान आहे तिथेच अन् आपण जर ऑनलाईन मागवत असेल तर आपलं पण दुकानात कोणी नाही ना येणार. त्याच्यामुळे कोणतं रेफर करावं ऑनलाईन करावं का असं लोकल मार्क केट आपलं, आणि ऑनलाईन असलं की थोडसं खर्च पण जास्त होतो.
होतो, होतो. कारण ते सगळं म्हणजे आणून द्यायचं आणि घेऊन जायचं ते आपल्याकूनच - -
हा आणि नी दहा प्रोडक्ट आपल्याला लागत पण नसले त्याच्यावर दिसत ते एक एक एक एक येत राहतं काही ना काही नी मंगआपल्याला लागतही नसलं तरी मागुन ठेवतं माणूस आहे स्वस्त आहे थोड कमी किम - - तिथ असत पण आणि मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला तिथं गेल्यावरच पाहायला मिळतात वस्तू.
होकी होकी मार्केटमध्ये कस म्हणजे फॅब्रिक वगैरे सगळं आपण हातात - - घेऊन बघू शकतो. सगळी वस्तू घेऊन बघू शकतो. आणि त्याच्याप्रमाणे आपण त्याची रेट ठरवू - शकतो. पण ऑनलाईन च तस नत नसत ऑलरेडी रेट ठरवलेली असते फक्त ते प्रोडक्ट मोबाईलवर पसंत पडतं का नाही बघून घ्यावं लागत.
नाही. पसंत पडलं तर रिटर्न होत. पण मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला ते प्रोडक्ट बघणं, क्वालिटी, कलर्स. जरा जास्त व्हरायटी पण बघायला भेटतात. एकाच ह्याचे आपल्याला - - आणि लोकल मार्केट पण आपलं वाढेल. समजा आता ते पण लोकलच असेल समजा - कुठून कुठून येत असेल पार्सल. पण ते हे म हा. हा. हा ह. कंपनीत घेऊन आपल्यापर्यंत येईपर्यंत बऱ्याच लोकांनला काम पण भेटत्यात ट्रान्सपोर्ट च ते सगळं.
हो ना, हो.
जर असेल मार्केटमध्ये तर किती परिणाम होईल आपल्याला.
हो ते तर आहे बघा पण जास्त तरी म्हणजे आता मेडी - - कल वैगरे ते पण मेडिसीन वैगरे सगळ भेटाय ला
हो हो ऑनलाईन मेडिसिन पण भेटतात आता. आणि मेडिसिन आहे. समझा - - आता कोणते डॉक्टर पण काही काही ऑनलाईन भेटायल लागलेत. ऑनलाईन असंही डॉक्टर जवळ गेलं तर ते कोरोना पासुन लोकं डॉक्टर असं श पेशंटला हात लाव उन नाही तपासत ते चेहरा वैगरे बघुन च ते तपासतात डायरेक्ट - - त लांबूनच बघतात. त्याच्यामध्ये ऑनलाईन पण डॉक्टर निघालेत. ऑनलाईन टिचींग च चालू झालंय. कोरोनापासुन मुलांनला.
हा, हा. आमच्या ते तर आहे आणि आता ही म्हणजे पेट्रोलची कमतरता असल्यामुळं पण आता स्कूल वैगरे पण ते अस चाललंय त्यांच ते ऑनलाईनच घ्यायचं.
हा हा हा हो ना पेट्रोलची कमतरतेमुळे. नाही आमच्या इकडे तर स्कूलच चालू झाले नाहीत उन्हाच. प्रमाण जास्त हाय ना त्याच्यामुळे अजून - - स्कूलच नाही तीस तारखेच्या नंतर स्कूल चालू होती.
हा हा.
हम्.
थोडं म्हणजे, पाऊस वगैरे पाणी, पाण्याची वगैरे कमतरता पण आहे. त्यामुंळ पण-
हो ना लेट करते, नाही उनच जास्त इकडं विदर्भामध्ये. ऊन जास्त असते. त्याच्यामुळे इकड शाळा उशिराच पाण्याची कमतरता नाही इकडं. पाणी अजून भरपूर आहे. इकडे पाऊसही तसाच पडतो, ऊनही तसच असतं थंडी तशीच असते सगळ्याच गोष्टी इकडं आहेत वातावरणात. म्हणजे कोणत्या कोणत्या साईड ला असतं वातावरण. त्याच्यामुळे इथ आहे थोडस.
ह ह. गरमी पण खूप आहे, त्यामुळे पण म्हणजे थोडं शाळेला पण थोडं हे होईल.
वेळ लागतयं शाळेला पण
पण अशा गर्मीमध्ये बाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईनच घेतलेलं
हो ना, उन्हात बाहेर जाण्यापेक्षा हा घरी बसून. मुलांचे बुक्स झाले. नोटबुक झाल्या. ते सगळच भेटायला लागलय ऑनलाईन.
हो सगळं सगळंच भेटायला लागेल.
काही चटकण आपल्याला खावं असं वाटलं मागवलं की येतं ते.
हो ना.
पण आहे प्लस पॉइंट म्हणले याचे.
हो की. ऑनलाईन म्हणजे आता काही भेटत नाही असं काही नाहीय. पैसे दिले की सगळं भेटायला लागलेयं. क्लासेस वगैरे म्हणजे, आपण घरी बसून कुठला क्लास वगैरे करू शकतो. जस की किचन क्लास, केक क्लास- हो ना, हो कि हो कि. ते पण आहे परत केक, केक क्लास पण आहे किचनचे पण क्लास आहे. परत आपण घरी कस डेकोरेट करायच? ते पण म्हणजे, जे काही- आपल्याला पाहिजे ते असं घरी बसून आपण सगळं ऑनलाईन करू शकतो.
हो ना हो ना. आणि भेटतात, वस्तू पण त्या प्रमाणात भेटतात. किचन वाटप कापडापासून ऑनलाइन भेट म्हणजे आपण घरगुती जसे कपडे- बेडशीट - शेट वगैरे फाडून वगैरे कपडे ठेवायचे मी वटा पुसायला. ते पण ठेवायची गरज नाही आता. ऑनलाईन तो कापड येतो. त्याने पुसायच ते वॉश पण करू शकत- सगळंच होत ते आहे ना ह शिबोल कपडाला. ह आहेत व्हरायटी पण लोकल मार्केटवर फरक पडतो, त्याच्यात ते सर्वसामान्य लोकच असतात लोकल मार्केटला.
हो ना, पण टाईम आपला वाचतो ना ऑन ऑनलाईन मुळ आपला म्हणजे टाइम वेस्ट जात नाही.
आपला टाइम जात नाही. जायची गरज नाही. ऊन लागत नाही. पावसात जायची गरज नाही, आणि व्हरायटीज पण भरायला
आता कुठले क्लासेस व वगैरे लावायचे असले तर रोजच टाइम जायचा यायचा एक एक तास जर लांब असल तर- टाइम वेस्ट जातो ना? त्यातच घरी बसून केलं क- हो ना. हो.
ऑनलाईन, आता मध्ये कोरोनामध्ये दोन वर्ष शाळा ऑनलाईनच होत्या ना?
हो ना.
तरी ते ऑनलाईन म्हणलं तरी मुलांच नुकसानच होतं ना?
हो, पण त्याच्यामुळे ते मोबाईल मोबाईल ह लाग त्याच्यामुळे त्या लेकरावर खूप परिणाम झाला त्या ऑनलाईनमुळं - -
डोळे वगैरे सगळेच हे होत चालयं. त्याच्यामुळं आपलं ऑनलाईन पण पाहिजेच यं त्या मनाने - - एका रविवारची सुट्टी आहे तस ऑनलाईनला पण सुट्टी पाहिजे एक दिवस. नेटला म्हणजे सगळे रिलॅक्स होतील. थोडस वेळ भेटेल त्यांना. स्वतःसाठी नायतर काय आपल्याला वेळ फक्त फोन बघणे आणि असा वेळ चाललाय आपला.
म्हणजे असं पाच मिनिट जरी असं रिकाम बसतच नाही कोणी.
हो. पाठकुन म्हणजे काम करत करत पण समजा काही व्हॉट्सपला मॅसे ज आलायका लगेच बघायच. हो चेक करत राहत आणि फोन वर बोलत बोलत पण काही जणला सवय आता रील येते कोणाला तर करा बहिणीला फोन केला - - बोलत बोलत आपली कामं पटपट होतात. भांडे घासून घ्या. सगळी बाकीची काम- -
पहिले कसं म्हणजे मोबाईल राहत नव्हते असं भेटण्यासाठी जायचे इकडून म्हणजे आईला वडलाला.
आता काहीच राहिलं नाही, आता म लांब बाहेर विदेशात जरी विदेशात जरी माणूस असला, तर हो व्हडिओ कॉल वर तेन बघण होतं, लेकरं असतील ते लेकर या आजीला बघण बघण्यात येतात, प्रत्येक गोष्टच
ऑनलाईन मुळ काही गोष्टी सोप्या पण झाल्यात.
हो सोयस्करही झाल्यात वाईटही आहेत, मुलांचे मुलांच नुकसान होत चाललंय मुलंही आपल्या आई वडील बघतात, म मुलांनाही सवय लागायली त्यांचे डोळे वगैरे आणि आपला स्क्रीन टाइम खूप जास्त वाटतो ना. वा वाचनाकडे लोकांचं लक्ष कमी झालंय.
हा ते तर आहे पहिलं कसं म्हणजे, पुस्तक वगैरे घेऊन सगळं गोष्टी वगैरे आहे म्हणजे वाचायची इंट
आताही वाचायला आहे पण फोन मध्येच
हम मोबाईल मध्येच एखादी कहाणी लागली की मग लावून सांग लावून ठेवायचं.
गरज नाही ते आपल्याला स्पीक करून देत. ते बोलत राहत फक्त ऐकाय हा आपण ऐकायचं. बऱ्याच गोष्टी सोयीस्करही झाल्यात.
हम. तुम्हाला कसे आवडते शॉपिंग ऑनलाइन कि ऑफलाईन?
मला ऑफलाईनच आवडते, मी जास्त ऑनलाईन म्हणजे माझे एकदा दोनदा प्रोडक्ट खराब आल्यामुळे मला जास्त ऑनलाइन नाहीचं म्हणजे कपडे वगैरे नाही, बेडशिट वगैरे पण मुलांची कपडे वगैरे जाऊन थोडस मार्केटमध्ये ही गेलं पाहिजे, थोडस काय नविन जुनं चाललंय ते कळतं. त्याच्यामुळे मला ऑफलाईन जास्त आवडतो, ऑनलाईन पेक्षा. त्याच्यामुळे उल्लेख विचारून घ्यावं. बघा जेवढं होईल, तेवढं लोकल मार्केट ला जाऊन गेलं की थोडस गरीबाला पण मदत होती आपल्या. लोकल मार्केटमध्ये गरीबच लोक असतात थोडे.
राहतं.
चालेल म ह.
अ ठेवू का?
हो हो.